हा हॅलो.
हम्म आवाजच नाही आला होता हो आता येतय.
हा फिरत आहे मी इकडे तिकडे तरी रेंज रेंज जाते.
. मी मी इथं वरानी बसला रेंज साठी पहिले रूम मध्ये हो ती आता म वर आली आवाज नई येत होता बरोबर व्यवस्थित. म्हटलं वर गेली कां तिथं मंग बरोबर आवाज
राहिले रेंजेत
हम्म.
प्रि बार हॅलो.
हा बोला.
हॅलो हा येतय ना आवाज?
बोला ना.
हा मी म्हटलं गेलीच का रेंज रेंजच गेली का मला वाटलं आवाजच नाही येत.
. नाही आवाज येतय ना.
हा हा बाकी अजून कायं मंग? कुठे लग्न वगैरे नाही आता?
नसलीत नी आता तर काही सध्या लग्न नहीये आता आणि जवळचे पण लग्न नाही येत आता. जवळचे बी आता भावायचे बहिणीचे सर्वांचे लग्न झाले.
हा लग्नात ही किती अ हे चालू आहे पण. लग्नातही म्हटलं किती हे चालू हाय म्हटलं मुलीच्या गावाकडच्या खर्च किती होते. आणि आता ते बफे वगैरे चालू आहे तुमाय पाहिला काय ते असं? अ आता कसं आमच्या इकडे असे लग्न झाले होते दोन तीन लग्न झाले आता एवढ्यातच बरं एवढ्या तेच गोष्ट आहे आता तर आता म्हणजे अ मला वाटते का हा या हे आपली गुढीपाडवा झाली ना गुडिपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न होतं एक तर तिथं काय झालं माहितीय का म्हणजे त्यांनी खूप सारे पाहुणे वगैरे बोलावले आणि लग्न लागाय थोडा वेळ झाला त्यांना समजा म्हणजे बारा एक दोन वाजले असतील लग्न लागयला मग ते जेवणा ची वेळ निघून जाते ना तो यां बाकी चेनी काय केलं म समजा लग्न आ लागायच्या आधीच माणस वगैरे जेवणं करून घेतले म्हणजे तिथे बफे वगैरे होतं ते तर मग त्यांनी काय केलं ते मा लग्न लागायच्या आधीच माणसं जेवायला चालले गेले आणि मग ज्यांनी म ते बफे असल्यामुळे काय झालं माहितीय का ज्या आपल्या हाताने घ्या जेवढं पाहिजे तेवढं मग तुम्हाला स्वःच्या हाताने पोटाच्या म पोटाच्या वर कोणी घेते का बरं पण मग ते कसं ते ॲ टम जास्त असतात मग हे माणसेलं कसं वाटतं हे खाऊन पाहु ते दे खाऊन पाहु दे असं केलं त्यांनी आणि जे नाही पाहिजे समजा तेही घेतलं अन जे पाहिजे तेही घेतलं अन मग ते काही गोडले लागले खायले. मग ते बाकीचं सगळं टाकून द्यायला लागलं म त्यांना. म्हजे ताटातला ज काही- ते वापस नाही टाकू शकत त्याच्यात. हम्म. मग एवढं- एवढं वाया गेलं ते अन्न. एवढं वाया गेलं ते अन्न. मग बाकीच्या- अं. बाया वगैरे राहिल्या होत्या जेवण करायच्या. मग त्या कै कै- त्या बाया गेल्या समजा मंग. नंतर शेवटी असं झालं की ब्वा म्हणजे स्वयंपाकाची निपूर आली मग तिथं स्वंपाकच कमी-
हो का? हां. बरं मग इतकं म्हणजे लोक काय करतात? हे बफे- केलं ना कधी? खूप नुकसान करतात. म्हटलं हां. घेऊ दे काही- नाही होत. घेउ दे अस करतात. घेना हे पण. त्यान शिल्लक घेतात नसलं उलट. पण जेवंढं खायाचं असलं तेवंढंच घ्यायाचं.
तेवढच घ्या. मं आ आपल्या घरी आपण असं करतो का बर? समजा आपल्याला जे लागल आपण एकच घास- खाऊन पाहतो त्याचा कि पण मले पहिले खाऊन पाउदे कस आहे तो. हां. चांगली चव लागली तर ब्वा मी थोडंस शील्लक घेणार. अनं नाही लागली चव चांगली तर आपण घेतच - नाही ना मग सगळ. आपण असंचं करतो ना?
आणि ते त समजा, हं. ते तर स्वतः घेतच असतील जास्त. -स्त. पण आता छोटे छोटे मुलं असले का तिथं त्यांना पण देत असतील हां. घे. हे घे. हं. मुलं म्हणत असतील मला हे पाहिजे ते पाहिजे तर कशाला खातात ते-
हा. आणि कसंय आपल्याकडे म्हणजे अन्नाच जास्त- -स्त असा इतका अपव्यय होतेय हा की बस. म्हणजे कसं जे घरचे जे- करणारे असतात. म्हणजे आता मुलीच्या वडलांनी म्हणा किंवा ज्यांनी जे -
आता त्यांनी कशासाठी केलं की खूप स्टँडर्ड दिसलं पाहिजे. आणि चांगलं झालं पाहिजे. सर्वांच व्यवस्थि म्हणजे नवीन काहीतरी केलं समजा.
आपल्या घरचा कार्यक्रम- हं. आपल्या घरचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे बा. सगळे लोक चांगले संतुष्ट होऊन गेले पाहिजे. आणि ते कसं असं बाकीचे लोक बिना जेवण करायचेच गेले ना मग समजा त्यामधले तर एवढा मोठा- खर्च केला समजा त्यांनी. आणि कितीही समजा ते मुलीच्या लग्ना - किती हौस असते समजा. किती दिवसापासून पैशाची बचत-
पैशाची बचत असती. लहान असतानी ती तेव्हापासून समजा ती बचत असती.
मुलगी झाली ए. हां. मुलगी झाली म्हणजे- ते एक गोष्ट त्यांना आधीच हे करावी लागते ना? की बा मुलीचं लग्न आहे आपल्या घरी आपल्या घरी मुलीचं लग्न आहे म्हटलं- -ल्यावर किती आपल्याला बचत करून ठेवावी लागते त्या गोष्टीची. आणि हे असं झालं त मग- कसं उलट अजून म्हणायला तयार होतात मग अरे अरे- मुलीच्या बापानी लग्न केलं आणि त्याच्यात त असंच झालं. आणि स्वयंपाकाची कमी पडली होती. लोक उपाशी गेले अन असं झालं. पण ज्या मुलीच्या बापाले समजा ज जे माहित ए समजा ज्याच्यावर बेत -
हम. ज्यानं त्यांन समजा काय काय कष्ट केलेए ते एवढं- सर्व हे करायसाठी की माझ्या मुलीच खूप चांगलं केलं पाहिजे. मी कार्य- -क्रम. त्यांन समजा क किती घाम गाळला अशील - कि उन्हा तान्हात फिरला अशील. सर्व्या गोष्टी एक एक छोट्या छोट्या गोष्टी आणून ठेवल्या असतील. त्याची जाण थोडी ना बाकी लोकांना आहे.
हा. बाकी लोकांना नाहीये मग- असय ना म. किती लोक समजा हे करतात ना बोलायला बोला बोलायला तयार होतात त्यांना.
तयार होतात. हा. तिथं तर किती- पुर आली बा्पा काय बफे ठेवलं ते. काही कामाच नसत सगळं- कमीच पडल असंही बोलायले -
हं. असही बोलायला तयार होतात लोक मग. आणि उलट अजून त्याचेच हे करतात त्यानी सांगायला बा की बा नाही त्याने केलं होत. तो त्याच्या-
त्यांना चांगला केलं म्हणजे जस आपण नाही केलं पण स या गावांनी गावाच्या हिशोबनें समजा खूपच चांगलं केलं. कि मोठमोठ्या शिटीत असते समजा बफी आमच्या इकडे तसंच झालं तर एक वेळा इथं वाच तू केलं होत घराच तर म्हटलं बफे होत आता नाहीय ना. तर तेंव्हा पण तसच झालं हो जस तुम्ही सांगितलं ना तसं.
हा मग किती
मग लोक काय करतात घ्यायचं काही मागं पुढे पाहत नाहीत ना घेऊ द्या भात आहे, काय तर घेऊ द्या आण की बा बापरे जिरा राईस आहे, बापरे हे हाय ते हाय एक सोडून दोन घेतात. दोन सोडून तीन घेतात.
मग किती अन्न व्हाया जाते ते, किती अन्न व्हाय जाते. आणि वाया जाते म्हटल्यावर आपण ते मग वेगळें काढून ठेवत ना त्या प्लेटमध्ये जाते मग. मग ते सगळं कचऱ्यामध्ये जाते कुठे जाते आता तसं पाहिलं तसं पाहिलं तर आपल्या आपण शेगावला जातो आपण गजानन महाराज आपण आपण सगळं गजानन महाराजच भक्ती करतो आपण एवढी मोठी गजानन महाराज काय केलं होतं हे पाहणं पहिले तुम्ही? ह गजानन महाराज काय केलं होत? त्यांनी हा त्यांनी उष्ट उष्टा पत्रावडीवरचे शितळ त्यांनी वस्तू वेचून खाल्ले होते. त्यांनी त्यांच्या पुढे तर मोठं ताट आणलं होतं की बाया तुलय त्यातलं न खाता
महाराजांसमोर आपण काय हावं?
काय आहे आप ण हे लोकांनी याचा विचार करायला पाहिजे ना की बा तिथं जाऊन पाना शिस्त तिथली किती आहे. आणि तिथं आजही आजही अन्न वाया जाऊ देत म्हटलं ते आजही पहिलेच विचारतात ते तुम्हाला पाहिजे काय हे देवू काय?
पहिले सांगतात. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या हम्.
पाहिजे तेवढंच घ्या असं सांगतात. ना मग कमीत कमी लोकांनी हा विचार तर करायला पाहिजे की आपण शेगावच्याच भूमीत आपण इथं आहे, आपल्या महाराष्ट्राच्या ज्या भूमीवर आहे तिथे शेगाव देवस्थान आहे. आणि तिथेच आपण एक हे आहे मत नि विचार करायला पाहिजे. ना लोकांनी या गोष्टीचा
गावा गावाकडे नाहीय त अशी विचार गावाच्या हिशोबाने नाही राहायचं कोण आपण कि चांगलं करायला पाहिलं ना कधी की आपण म्हटलं की माझ्या खरच असं करतो तसं करतो. पण त्या हिशोबाने नाही जमत ते.
हा हा.
पण ते ते करावं लागते तेच्याच हिशोबाने कराय लागते. पा
तेच्याच हिशोबान का हा नाही. मग ते ताटाच्या हिशोबाने मग असते नंतर मग अडीचशे रुपये ताट, दोनशे रुपय ताट असते. ते पण असते आणि लहान लहान मुलाना पण ताट देतात. मग लहान लहान मुलांना पै ताटाची किंमतही समजत नाही. कि हे ताट या भावात आहे म्हणून त्याच्यावरच खानही समजत लेकरांना ताट देतात. अरे बाबा विचार करा की त्यांने अडीचशे रुपये ताने ताट घेतलाय. क आणि त्या ताटात आणि तुम्हीच तुम्ही ते स्वतःच जर असलं स्वतः ज असला. त हॉटेलमध्ये याच्यामध्ये गेले तर तुम्ही एका एका- जरा विचार करा पैशाचा कि लहान लेकरांचा म्हटलं तुम्ही स्वतःच लेकरू कधी सोबत असणार. अरं! स्वतःचे लेकरू कधी सोबत असलं तर तुम्ही त्याला म्हणचाल, तुम्ही नाही रे बाबू वेगळं ताट नको घेऊ, जेव माझ्याच हयाच्यात बस. माझ्यासोबतच मग स्वतःच्या ताटात घेऊ तुम्ही लेकराला बसता ना लेकरा घेऊ बसताना तुम्ही म्हणजे स्वतः जवळचा जेव्हा पैसा खर्च होते तेव्हा समजते ना तुम्हाला आपण हा दुसऱ्या पै विनाकारण वाया गाऊन जाऊन राहिला, समजा कि बूवा त्याच्या समजा एखादा दुसरा व्यक्ती जेवण करू शकते. किंवा तो उपाशी चालला त्याच्यापेक्षा तू जेवण कर ह्याच्या मध्ये.
बरोबर आहे. बरोबर असे विचार नाही आहे आता आता खूप विचार म्हणजे स्वतःच्या पुरती विचार आहेत फक्त.
तर मला तर मी असं कुठे असं कुठं गेली ना मला तर मला आधीच ते नवरीच्या बाबाचा आणि आईचा आणि त्यांचा विचार ते मला आ एकदा कसं त्यांची मुलगी, त्यांची मुलगी त्यांनी म्हणजे कसं कन्या केलेलं असते एक तर त्यांचा रडू तिथच आवरत नाही. की आपली मुलगी आपल्या दूर जाणार आहे म्हणून आणि एक तर हे सगळं जबाबदारी त्यांच्यावर असते. की बाबा
कोणी समजा आता किती फुलात वागवते. लहानपणापासून मुलीला अन त्यांच्यापासून त्यांचे मूल खूप दूर, ती रोजच्यासारखे ती आपल्या परिवारात राहिलेली. सर्व गोष्टी तिचं तिनं सांभाळलेल्या तिनं श्रेयगोष्टी लावलेल्या असतात घरात. तिच्या मर्जीप्रमाणे पण तेच मग समजा या घरात नाही राहत. त्यांचं दुःख त्यांना माहितीन. बाकीच्या लोकांना काय? पप्पडते काय माहिती की काय पडेले.
त्यांना दुसर्या दुसऱ्याचीच पडते की बाबा काय करून काही नाही अस वाटतते त्यांना.
खरंच खूप लोकांना लय समजायची गरज आहे पण आता पण नाही समजू शकत आणि सांगू ही नाही शकत आपण सांगितलं कधी ते म्हणतात की तुम्हालाच जास्त ज्ञान हय. ते तुझ्या घरीच ठेवून तुझ्या जवळच ठेवून येतात पण आ पण आहे तो आम्ही मी जिथं गेली ना तिथं तसाच करत असते. जेवढं आपल्याला घ्यायचं तेवढंच खायचं जसं आपल्याला राहायचंय तसंच राहायचं. रायणी मांदी तशी साधी सिंपल राय रायनी. हे असं राहिन पण आपलं जास्त हे पटत नाही. स्टँड वरून ती कुठं काहीन कुठं काही ते जमतच नाही.
हां, न आपापल्या परीनं आपण राहतात. ते सोया देता. हम, कसे चालू आहेत लग्न आता बाकीचे? कुठं काय माहित पडते, कुठं काय माहित पडते हम्म. असं आहे लग्न आता खरोखर आलय कुठं कुठं काही काही अनुभव आहे लग्नाचा असा की बस! म्हणजे आपण कसं आपण स्वतःच्या डोळ्यांनी जर पाहिलं ना तिथं खरा आपल्यालाच रडू येते. असे लग्न झाले काय काय.
हो, ये.
हम्म, कु कुठे काही आता हे चक्रीवादळ वगैरे आलं होत आता हे अवकाळी पाऊस पडला तर कुठे पावसाने नुकसान झालं. आता लग्नाच्या दिवशी जर असं झालं तर किती नुकसान होत तुमका? मग नाही तर काय.
तो गहू होता लोकांचा, आता पेर काय
का लोकांला विचार करायला पाहिजे या गोष्टीचा समजून घ्यायला पायजे. समजून घेतला तर सगळ्या सम समस्या काही ना काय दूर होतील याच्यानुसार असं वाटत मला एक माहित ये का जास्त करून यासाठी शेत
येत नाहीत म्हटलं.
एक तर कसं माहित हाय का शेतकऱ्याच्या खूप जास्त सम तसं आहे तर मला असा शेतकऱ्याच लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटत.
शेतकरी खूप दुखी ये.
हा बरं मी ठेवते लावते फोन.
हो हो कॉल लाव का मग?